स पाच पंधरा वर्पेक्षा जास्त डायग्राम वापरायच्या. हे डायग्राम वापरून की नाही लिहिता येते. थोडी का घला लागत नाही काय नाही. मी तेच करतो. पेज भर असे डायग्राम काढतो मी.
आम्ही लई चुकी केली बघ की, फस सेम फसटवला माहितीच नव्हत. नंतर सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेम मागचे क एक दोन सेमेस्टर आहे ना तेव्हा समजा लागला आपल्याला कि काय करायच असत ते.
पण थर्डला आणि फोर्थला पण मी काय केल नाही. आता इथन पुढे तरी करायच म्हणतो मी.
पिपला.
सिक्स ला, आणि सेव्हन ला आता मी बी तिथे आंदोलन करत होते ते नर्सिंग एक ते हे झालंय की कायी ते त्याने एवढे त दिलये एवढाच कंफ्य घऊन त्याने कस एक आपलं लिहंन झालं ना पॉईंट एक लाईन सोडायची आ लाईन सोड माझं काही समजत नाही ये बाबा आता आपण असं जर लिहायचं झाल ना एक टॉवेल तरी पण मी चार चार शब तरी पण एवढंस भरलंय माझं. झाल्लंय अजून वाटतच नाहीं. आदे किती माझे मोजून. तीसच्या जवळपास पेज भरायचे आता पूर्ण भरून टाकतोय मी. त्यात नहीं पास. वेगळ्या हातानं लिहायचं, मागच्या वेळेस किती भरले होते मी बेचाळीस पर्यंत गेले होतो. हाईस्ट माझ आतापर्यंत किती माहितीय चौरेचाळीस हजार त्यायचा मायक्रोचा. दुसऱ्याना म्हणायचा बेचाळीस चाळीस. मी आता थर्ड सेवन पासून एक पण पेज रीकाम सोडत नाही. मी पण, मी सक सकाळी हो प्रतिक्षा रडत होती.
आवगड आहे.
मी पण सत्तावीसच पेज लिहवले होते, फर्स्ट सेम ला आणि सेकंड सेम ला पण.
काय नाही एवढं. स्कील चा असले तरी पण झुकत्यात सगळी बा.
आता नर्सिंग मध्ये कसं आहे एवढं हे नाही रे प्रेशर नाही आहे का माहिती अ. म्हणजे आता पहिलेच जर त विचार केलास. जे नर्सिंगच काय शिकायला काय नाईत, ती लोकं देखील नर्सिंगच काम केलत‌. त्यामुळ, एवढं काय असं डिफिकल्ट नाही. डिफिकल्ट आत्ताच्या हेणी बनवून ठेवलय, भीती घालून, भीती घालून, पोरांना. बास हे मं.
डोके जरा काम करावेल. मेन कमी बोलनार पाहिजे. ते होत नाही असं बोलतो कटर म्हनजे पुढचा नवं. नाय नाय ते यशकडे आहे. यायला टिकट काय त्याच लागलय. पकडा नही चिकनं चिकनं लागलय.
त्याम हायी काय केल.
चाकू नाही तेला, दे मग.
ते न नाही निगनार. कात्रि घे जरा ती बघुया. ह
बर झाल बाबा! कापडं जरा भाईर निऊन टाकायची हुती जरा. तु कॉल केलेलं तरी बोलू दे.